हास.
हो येतोय. काय करतेस.
काय नी आता जेवले. तुझं झालं.
काय केलं होतं आज जेवायला.
आज भेंडी, मेथी, चपाती.
हा हा हा. माझ.. अ.. माझ पण झाल आत्ताच.
तेच म्हणल कॉल करून घ्यावं पटकन. वेळ जात
हा.. आ.. तुमच्या इकडे म्हणजे असं पोपती करतात का?
नाही ग, पोपती तुमच्या इकडेच प्रकार ऐकलाय मी.
हा.. आ.. माहितीय का?
हो आई माहितीए. हो. रेसिपी पण बघितलीए मी.
हा.. आ.. एकदा करून बघ मस्त लागते.
हो मला दिदी पण म्हणली दिदीनी खाल्लीए.
हा. तिकडे ये. हा बरोबर, हो हो बोलली मला.
हो.. ओ..
आज आमी आसंच पोपती केले म्हणजे शेंगा होत्या ना आणि चिकन पण होता. तर मम्मीला बोलले पोपटीच कर म हं.
आणि पटकन पण होती ना.
हो तेच, म्हणजे जेवायला होती बिर्याणी.
हा हा.
आणि हे पण.
पोपती पण.
हम्.
तुमच्या इकडे पोपती असं ओकेजनली करतात का कधी पण करतात का काही ते असं सणाला वगैरे काय ठरावीक
पण नाही नाही सनाला नाही असं कधी पण.
पण जास्त करून उन्हाळ्यातच करता येत असेल ना. कारण ते चुलीवर काय ते सगळं असं भाजूनच करतात ना.
चुलीवर नाही कुक आम्ही कुकरमध्ये हां म्हणजे मटक्यात वगैरे करतात. थंडीच्या वेलेस वगैरे करतात. थंडीचा वेळ हा. हा उन्हा-उन्हाल्यात हा नाही थंडीच्या वेलेस करतात पोपटी.
हो ते शेकोटी पण होत आणि त्याच्यात जेवण पण हो.
हो ते मटक्यामध्ये करतात कोण-कोण ते आ पला तेलाचा डब्बा असतो ना.
हा.
ते मोठा बर्नीत भेटतो ना त्या तो स्टीलचा असतो ना त्याच्यात पण करतात. कोण-कोण कुकरमध्ये पण, आम्ही कुकरमध्ये केलेली.
अच्छा, मग ते असं कुठली चांगली लागते?
जास्त मटकामधली.
हा मी तेच ऐकली मटक्यामधली आणि ते केलेले पण बघितले. काही जण अंडा पण घालतात ना.
हो सांगते बघ शेंगा असतात आपला चि कन आप चिकनला पण हे मसाला वगैरे लावतो ना.
मॅरीनेट.
मीठ हा मॅरिनेट करायचं म्हणजे जाम मसाल लावायचा. खूप मज्जा येत असं खायला, जास्त मसाला असला की. हा आणि मग मीठ टाकायचं, ओवा टाकायचं. आ ग भामरूट महिती आहे ना भामरूट.
हा हा माहिती आहे.
हां, ते टाकायचं जर असलेल असेल तर पानं पण मला आज भेटली नाही. मग मी नाही टाकलं, केली कोण-कोण असं चिकन असतं ना तो एक-एक पीस करून हे आपले केलीच्या पाण्यात टाकतात.
हो.
असं पॅकिंग करून त्याला वगैरे असं, पण आम्ही मला तसं ट्राय करायचं असं मच्छी ट्राय करायची आहे तशी मला. मग मच्छी फ्राय पण करतात तसं हां. मच्छी फ्राय पण मस्त अशी म्हणजे पापलेट वगैरे माहितीये?
हो माहिती ना.
हा माहित आहे ना, हा ती मच्छी फ्राय करतात हो त्याच्यात पापलेट वगैरे असं.
हो चुरमई पण होत असेल ना असे बारीक अ काप केरून.
हो सुरम‌ई पण होते, हा. तेच आज मस्त छान मस्त झालेली भारी झालेली, पोपटी.
आपण म्हणतो पण काय-काय वेळेस आहे ना आपण विचार न करता पण करायला गेलो की छान होतं.
छान होते हा मग आज पण आमचं कधी मग सहा, सात वाजता हे झाला. का पोपटीचा बेत, पोपटीचा बेत सात वाजता झाला, आणि आत्ता मस्त पै की खाल्ली. मला चिकन आजचा जाम आवडला या. खूप मसाला लावलेला मस्त वाटला. काय-काय टाकतात नाही ते कांदा अस च बटाट टाकू शकतो, अंडी टाकू शको अंडी काय असतंच. अजून मटर असते ना.
हा हा.
मटार टाकू शकतो.
किंवा काय काय जण पावटा पण टाकतात.
हां, पाव म नाही, बिया नाही. पावटाच असतो तो आप हा, पावट्याच्याच शेंगा असतात.
हो.
हा, चवळीच्या पण असतात शेंगा, पण त्या आता नाही भेटत.
हो, पण पावटा भेटत असेल ना, चोवीस म्हणजे बारा महिने. चोवीस तास आसं.
हो हो हो हो पाव पाव. काय, असतोच. पण तो आज आत्ता महाग आहे. आधी किती पन्नास रुपये किलो, चाळीस रुपये किलो, तीस रुपये किलो असा असायचा म्हणजे त्यांच सीझन येतं ना
हा हा हा.
शेंगदाण्याचं तेव्हा तो होतो, तसं असतं. आता महाग आहे, आता शंभर रुपये किलो. शेंगा मग काय
आमच्या इकडे तर त्या पावट्याच्या शेंगाच भेटत नाही बाजारात. कुठच, म्हणजे इकडच्या लोकांना पावटाच माहीत नाही, नाही माहिती.
हा ना.
पण माझ्या आईच्या इथे होत्या ना पावटा. मग ते तिला लहानपणापासून खायला आवडायचे पावटा वगैरे भाजी, त्यांच्याकडे अस. पाहिजे, मग ते शेवटी मामानी एकदा काय केलं होत? सगळा पावटा असं वाळवला होता आणि तो दिला होता मम्मीकडे म ती मम्मीने चार-पाच झाडं लावली होती या पावट्याची. आमच्याकडे होती पा, म्हणजे लईत लई बघ, दोन-तीन वर्ष होती ती झाडं. दोन-तीन वर्ष पावटा निघाला त्याचा.
हा. कधी मग, कधी नवीन वगैरे पदार्थ ट्राय केला असशील ना, असं म्हणजे?
लॉकडाऊनमध्ये तर खूप खूप खूप. लॉकडाऊनमध्ये काम असायचं, काय खाऊ वाटलं करा, खावा आणि बसा.
हा मग तुला बाहेर जसं अं, जंक फूड वगैरे असतं ना, असं बरं बर्गर वगैरे, असं पिझ्झा आवड
हो हो आवडतो ना खूप.
आवडतं, मला मोमो जाम आवडतात.
मी मोमोज ट्राय केले एका ठिकाणी, पण मला ते का आवडले नाही तेव्हापासून मी मोमोजच ट्राय केले नाही परत दुसरे.
हां, काय नाही, मला म्हणजे सगळीकडेच चांगले भेटतात असे नाही. मी घरी पण करत ते मोमोज पण घरचे चांगले होतात एवढे नाही, म्हणजे. पण होतात चांगले, कधी कधी होतात, कधी कधी नाही होत.
आता मी एका ठिकाणी खाऊन बघितले मोमोज ज्यावेळेस पहिल्यांदा स्टार्ट झालते ना हे, काय म्हणून मी खाऊन बघितलं, पण मला ते इतके आवडले नाही. पण आता अजून एका ठिकाणची जास्तच रील येऊ लागली की, इथे या ठिकाणी मोमोज छान भेटतात म्हणून बघू, तिथं ट्राय करायचं राहिलंय.
हा, मग तिथे जाऊन बघ, मस्त लागते. पण ना इथे ना. म्हणजे रोहामध्ये ते ह चांगले म्हणजे किती चाळीस नाही च पन्नास रुपयाला फक्त चारच मोमोज.
हा इथे शंभर रुपयेला सहा.
सहा काय?
हा इथे शंभर रुपयाेला सहा मोमोज आहेत.
हा मग मुंबई ठिकाणी मस्त, मुंबई ठिकाणी किती पन्नास रुपयाला सहा मोमोज म्हणजे पाच रुपयाला एक असं.
तिथं कसं आगं ठिक-ठिकाणी आता मोमोज चालू झाल्या. ना आता इकडच्या वेळ इकडच्या भागात कसं आता तर यायले आणि लोक अजून- खाण्यासाठी तेवढं क्रेवि्हंग नाहीय.
हा तेच आता माहिती आहे ना चॉकलेट बाउल, चॉकलेट बाऊला आलाय आता.
मी खाल्ला ट्राय केला.
मस्त लागलं ना?
आमच्या तिथं खूप ठिकाणी आता चॉकलेट बाउल झाले आहेत आता एकाच ठिकाणी तीन-चार आहेत. थोडंसं अजून पुढं गेलं की तिथं दोन, तीन आहेत असे भरपूर ठिकाणी येतात चॉकलेट बाउल्स.
हा हा ह, हा मग तुला चॉकलेट हा कुठ कोणता फ्लेवर, फ्लेवर खाल्ला होतास?
मी किटकॅट फ्लेवर वाला खाल्ला होता.
आत्ता ल ऐक आत्ता तू मला लगेच कॉल करू शकतेस?
हा करते ना.
मग कर नंतर.
हो हो, आहे आहे आता फ्रीच आहे म्हणजे जेवण पण झालंय सगळं झालंय.
चालेल आपण साडे नऊ पर्यंत बोलू मग.
हो हो चालेल कि.
चालेल मला आज कम्प्लीटच करायचे आहेत पाच कॉल. मग आपणच करू. हा पाच कॉल, हे पहिलाच कॉल आहे हा आता माझा.
हा आता एकच झाले आपले चार राहिले टोटल.
हो.
करून घेऊ, मला काही नाही, मी आहे वेळ आहे मला तुलाच वेळ पाहिजे होता.
नाही मग दहा पर्यंत बोलू घे.
हा चालेल मला काही नाही, मी आहे फ्री.
हा चालेल. मग आज लागतील आत्ता लगेच-लगेच पाच कॉल लागतील?
हो तू इथेच थांब मी पटकन करते मग माझा कॉल झालं की तू परत तिथेच थांब मी पण लगे तू करून घे मला.
हो चालेल, हो चालेल मग. तेच आता लवकर-लवकर करू आणि त्या नेटवर्क पाहिजे रे, ते माहिती आहे अं ते कोण तरी, आता जाऊ दे इथं नाही सांगत नंतर सांगेन व्हॉट्स‌अप वर, हां. कोणता फ्लेवर खाल्लेलास तू, चॉकलेटच? चॉकलेट बाउलचा, किटकॅट हा हां हां हां, पिस्ता पण असतो वाट त वाटत.
ते म्हणजे ते हेचाय पण आलाय बघतो, अं दुबईचे फेमस चॉकलेटवाला.
हां. हां कुठला डुबई चॉकलेट. हां काय, तिकडे किती तिला भेटतो सांग? अं चॉकलेट
आ वन ट्वेंटी नाईन पासून स्टार्टिंग आहे आपण त्याच्यात काय वाढवेल तसं मग ते पुढं वाढत जातं.
हा हा, इकडे हंड्रेड रुपीस.
इथ वन ट्वेंटी नाईन.
हां तेच, पण त्यांना जाम फायदा हो ह्याच्यात.
हो. काय आता, केकचे क्रम्स पण टाकतात काही जण किंव्हा आख्खा तेवढा राऊंड पण टाकतात, कसं पण म्हणजे कुठं पण वेगवेगळं आहे.
हो पण चौकती केक ची क्रीम असते ना ती थोडीच लावतात व्हाईट. क्रीम ती, ती थोडीच लावतात, हां तेच. आणि चॉकलेटचा स्पंच वगैरे ते टाकतात ना, सॉरी आपला केकचा, केकचा.
ह हां.
हां, तेच तर. मग परत खाशील काय, चॉकलेट बाऊल?
पण खूपच चॉकलेट असतं असं वाटतं लई जास्त स्वीट असतं ते.
हां हां हां ह खायला कसं वाटतं मग?
छान लागलं.
चांगलं लागलं ना?
पण एका जणांना ते तेवढं जाणार नाही, दोघं-तिघं तरी लागत्यात, कारण खूपच गोड असतं ना ते.
हं हं हं. चालेल मग हा चल, हा. हा बाय काय? ही माझी